हॅलो?
हा आवाज येतोय का माझा?
हा, आला आता.
हं. हो, जेवलो की, तुम्ही जेवला?
होय जेवल की, आणि काय? काय करायल?
हॅलो?
हॅलो?
हॅलो.
हा, बोल कि, काय केलतीस जेवायला?
शेवग्याच्या शेंगाची आमटी-
चपाती, भात आणि भेंडीची भाजी केलेली तुम्ही काय केलेला जेवण?
मी पण बटाट्याची आमटी, गवारी- आणि चपाती आणि भात. पाऊस आहे कायं?
हा भरपूर पाऊस आहे.
होय आहे की. एवढ्या दिवस नव्हता पाऊसं उन्हाळा होता केवढं ऊन ऊन झालं. बरं झालं पाऊस पडायला इथं.
होय. आता बरं झालं खर भरपूरचं पडायलायं मुलांना शाळेला सोडायला क्लास सोडायला त्रास होतंय.
होय पण आता काय करायचं पाऊस तर पाहिजे ना.
आता भरपूर पाऊस झाल्यावर शाळांना सुट्ट्या देतात दोन तीन दिवस सुट्ट्या असतात.
ह.
भरपूर दिवसभर पाऊस चालू असला तर
होय.
हां.
आणि काय घरातं असतोय तुम्ही?
हा आम्ही घरातचं असतोयं.
हम्म हम्म.
ह म्हणजे पार्लरचा कोर्स झालायं माझा पण घरातचं करते लहान मुलगा आहे ना. त्यामुळे घरातचं हाय. तर नाहीच मग काय कराचं तेवढंच घरात आल्या तर असल्याचं कस्टमर नाही तर नाही मग घरातचं.
होय नाही आता कस्टमर पण नाही आहेत किती पार्लर झाल्यातं. एक जागो जागी आणि मोबाईल वर पण सगळं येतं. ते त्याच्यामुळे कोण काय एवढं करत नाहीत.
हो आता वक्सची मशीन मशिनरी ते आल्या त्यामुळे पण आता काहीयचं नाही. घरातचं सगळ.
हम्म पार्लर मध्ये जायचं असं काय नाही.
हा आणि आता जरी पावसाळ्यात तर एक अस कस्टमर पण नसतं एक पण. पाऊस झानंतर
होय ते.
हा सीझनवारी थोडंफार असतंय पण जास्तीत जास्ती करून आता नसत पावसाळ्यात नसते. लग्नाच्या टाईमला तेवढं थोडं फार असतं तुम्ही काय करता?
तिथं बेदानेच स्टोरेज आहे तिथं जातोय मग तिथं पण काम कधी तर असतं. ते रोजचं असं काही नसते मग हा. मंग फोन आला तर जायचं नाही तर मंग घरातच.
होय हा.
हम्म. आणि भेंडीची भाजी कशी केली हा सिजन वारे. भेंडीची भाजी कशी केलाय?
भेंडीची भाजी माझ्या मुलाला कांदा टॅमॅटो आवडतो ना मग त्यामुळ. जिरं मोहरी कांदा टॅमॅटो लसूण थोडं घालायचं. भेंडी पहिला भाजून घ्यायची लसून तेन घालून. मग च. चटणी ते चटणी मीठ जरा गरम मसाला घालत शिधून मग मस्त लागत भेंडीची भाजी. तुम्ही कस करताय भेंडीची भाजी हा भाजून पहिला भाजून.
ह हा, मी पण अ भेंडीची भाजी भेंडी भाजून घेतोय पहिला. मग परत भेंडी धुऊून घ्यायच. आणि मंग. जिरं मोहरी कांदा टॅमोटो फोडणी घालायची.
हा,
आणि भेंडी घालून परतायची.
हा मग कोण कोण फक्त नुसतं लसूण पण टाकतात ना कोणकणण लसून फक्त टाक''--'' नाहीतर मग मग मला माझ्या मुलाला त्यांना अस म्हणजे कांदा टमॅटो. कडेपत्ता असं सगळं घातल्यावर मस्त लागतं भेंडी.
हा मुलांना काय काय आवडत नाही कांदा टॅमॅटो.
हा कांदा टोमॅटो मुला नावडत. नाही. आता तिसरीला आहे मुलगा.
''हां'' हां''
हा तुम्हाला तुम्हाला किती मुलं किती हाईत.
मला पण दोन मुलं आहेत मोठे कॉलेज ला आहे.
कॉलेज आहेत काय.
हा एक सांगलीला असतोय आणि एक कुरुंद वाढला असतो.
होय हा हा.
हम्म.
हम्म.
तुमचं शिक्षण किकवी झालं.
माझ बारावी बारावी झाले की.
हा हा,
तुमचं तुमचं शिक्षण कितवी झालं.
माझं दहावी झालंय.
होय हा हा हा. स्वयंपाक तेन जेवला.
आणि काय कुळ कुळदैवत तुमचं कुठलं आहे.
माझ गुड सिद्धनाथ आहे गुड सिद्धनाथ. आणि नाईक बा हाय.
हा आमचं पण नाईकबा ज्योतिबा. ''हं ''वर्षातून एकदा जातो आहे आम्ही पण हम्म.
हा आम्ही पण वर्षातून एकदा जातो यात्रा ते नसते तर आधी मध्ये पण जातो. तोय आम्ही यात्र घरपू घरते असते त्यामुळे आधी मध्येच जातोय मग असं करत. यात्रेला पण जातोय आम्ही.
दर्शन पण मिळतंय. ते ना मग आधी म गेल्यावर यात्रेतलाही गर्दी असते.
हा यात्रेत भरपूर गर्दी असत त्यामुळे यात्रेत नाही भेटत जात जायला येत नाही. मा आधी मध्ये मग जातोय मग परसात नैववेद त्यांनी घेऊन त्या सगळं अस.
''हां'' हां''
हा आणि आउच्या अंबाबाई अउच्या अंबाबाई. आउची अंबाबाई पण आहे आमची.
गुढी सिद्धनाथ आणि आमचे आंबाबाई हा नाईकबा पण आहे तर आची आंबाई आणि गुढी सिद्धनाथ आहे.
हा हा तिकड कसं जातं औंधला लांब आहे ना
गाडीवरूनच जातो हा मी गाडीवरूनच जातोय.
हां हां
सकाळी लवकर निघाल्यावर मग दूपार र्यंत येतो आम्ही घरी सकाळी लवकर निघायचो दुपारपासून नऊ तर् करून येतो.
हां हां
हा मग त्या आऊच्या आंबाबाईला प्रसा नैवेदतेन लागते ना. ते झपाट ते ओटी ओटी तेन हा ओटी तेन घेऊन जातोय सगळं.
हम्म.
तुम्ही कधी आधी मधी जाताय का यात्रेला जाताय?
हा मी पण यात्रेला पण जातोय आधी मध पण जातोय कधी तर गाडीवरन जातोय आम्ही पण
हा हा हा
हम् आता बघायचं जाऊन येतं आम्ही आता श्रावणात. श्रावण महिन्यात जातात कि देवाला परत देव बसल्यावर पण तेल घ घालायला जायला लागतय.
होय होय आ पण जातोय. तेल घालला दसऱ्याच्या टायमाला तेन.
हम्म
मग काय आज काही कुठं बाहेर गेलता का नाही तर घरीच होता.
मुलाला मुलाला शाळेला सोडायला आणायला. जातय मॉर्नि हा जातोय मुलगा लहान त्यामुळ त्याला सोडायाला आणायला जायला लागते ना.
हा हा लांब हाय काय?
अभयास घ्यायचा हा लांबा तीन तीन चार किलोमीटर आहे.
हम्म हम् बरंच लांब आहे की मग.
हा अभ्यास तेन सगळे घ्यायला लागते स्कूल मधून आल्यावरते
होय आणि आता लहान मुलांना एकटं सोडण्यात पण काय सोय नाही आता.
हा नाही सोडंत एकट नाय सोडत
होय
या शाळेत पाच वर्गा वर्गा वर्गात बँच वर बसून मग जाते मी मग परत आणि आणायला जायचं मॅडम पण टीचर लोक पण असं सोडत नाहीत पालक आल्याशिवाय सोडत नाहीत कारण क आजकालच्या जमान बेकार आहे ना त्यामुळे मग सोडत नाही.
नाही आता मॅडम त्यांनी पण सोडत नाहीत मॅडम त्यांनी पण आता जबाबदारी चांगलं घ्यायला तस पाहिजे खर ते
हा
हम्
पालक आल्याचं आई वडील आज्जा आज्जी असं म्हणजे कोण कोण चालत्यात आलं तर हा आई आ आई वडील आज्जा आज्जी बाकी एवढं कोण नाहीये खरं आई वडील तर पाहि म्हणजे असं लागत्यात. तुमची मुलं कितवीला आहेत?
हां ह
हॅलो-
हॅलो
हा तुमची मुलं कितीवीला आहेत म्हटलं?
माझा मुलगा एक बारा तेरावीला आहे आणि आता बारका आहे तो आक करावीला गेलाय
हा
हम्म हम आहेत काॅलेजला दोंघानी पण आर्ट्स घेतल्यात. चालू झालय कॉलेजं
हा हा
हम्म
आता चालू झालेय शाळा कॉलेज पण पावसाळा असल्यामुळे जरा प्रॉब्लेम होतय.
होय की
रुटींग चालू झालय पण पावसाळा असल्यामुळ जरा पाव प्रॉब्लेम होतय. स्कूलची कपडे तेन वाळत नाहीत लवकर
पाऊस पण चांगलाच चालू आहे पावसामध्ये असं काय तरी भजी वगैरे खाऊ वाटत्यात गरम गरम
होय भजी तेन खाऊ वाटत्यात
भजी कुरवड्या चटकमटक खाऊ वाटतय हम्म
उन्हाळ्याच केलं अशीला कि तुम्ही पापड तेन सगळं
हा तुम्ही काय भजी कस करतात? कांद्या भजी वगैरे
ह कांदा हे कांदा लांबडा चिरून त्यात आलं लसणाची जरा पेस्ट हळद ओवा तेन सगळं घालून ठीक आहे दिदी ठेवू काय? ठेवते बाय